हां बोला
ह् आज काय आज पण राहनात गेल ते
आज राहनात नाहीज पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होता लाईटच नव्हती ना त्यामु पाणीच नव्हतं घरी मग ते आडा आहे आमच्या इथं असा मोठा अस पाणी साठवलेलं असतं त्यात मग ते लो असं ती गाडी अस गाड असतोय त्यात सहा सात घागरी बसतात मग ते घागरी घेतलेल्या लोकांचा आणलेला शेजाऱ्यांचा आणि ते एक टाकी भरली पाण्याची अस वासरे गेलेली शेती मी नाही गेले. पाण्याचं पाणी येना नव्हतं मग पाणी तरी पाहिजे ना खर्च अ घरी.
हम हम.
तुम्ही केला असालडुविटीवर.
हा मी माघ्याशी चालतो. हम्म हा आज बाहेरच होतो दिवसभर.
हा हा मॅडम आल्या का शनिवार.
नाही त्यांना इलेक्शनची ड्युटी लागल्या आहे.
येणार नाही ते आठवड्यात.
हा नाही आता नाही पुढल्या आठवड्यातच मी मला मीच. मीच जाईल सोमवारी मंगळवारी.
तुम्ही जाणार होय हा हा ह मग पाऊस होता काय.
नाही नाही पाऊोस नाही पाऊोस गेला. मला वाटतं आता उघडलाच पाऊस हा पाऊसाच संपला. तुम्ही त्या हना नंबर दिलता काय माझा.
ह नाही दिला काल मॅडमांना पण त्या देतो म्हटले मी त्यांच्या माझे दोन कॉलस राहिले त्यांच्या. सोबत आणि त्यांच ऐक राला
कारण मला एक कोणास तरी फोन आलाता.
नाही दे मी दला नाही त्यांना कार मग ते हच्या बघून केला का कोुणा असत म्हणजे. हे जेव्हा तुम्ही हे टाकलेलं काय मेसेज टाकलेला.
नाही नाही नाही तिथं नाही टाकलेल त ओरडतेत ना म्हटलं मी काही फोन बी टाकत नाही तिथं.
ह मग ते ते ज मेसेज टाकला अस तर. मी देतो म्हटलं तर ते जेव्हा वाडाय गेलो तर मुलांचा. मुलांच्या संग खेळत बसलो मग त्यात. हम् कोण मॅडमच बोलत होत्या.
हा कोणतरी होतं धनश्री म्हणून होते म्हणजे. बोलल नाही झालं मग याला मिस कॉल पाडला होता मी कामात होतो मी परत केला तर त्यांनी उचलला आणि. मी म्हटलं फोन केलाता का तर त्यांनी कट केला मग मी म्हटलं नको जाऊ कशाला परत करा आपण.
हा हा हा ते त त म्हणजे असं हचा. पुरुषाचा आवाज ऐकून त्यांनी कट केला अस.
नाही नाही मग त्यांच्याकडूनच आलत फोन मी नसता केलताना नाही नाही दुसरं कोणतरी असत. मग मी नंबर बघितलं चेक केला त्या ग्रुप म का हय तिथं. पण मग मग जाऊ दे म्हटलं
मग ते मॅडम पण म्हणत द्या त्यांना माझे पंधरा कॉल शिल्लक आहे त्यांच्यासोबत मग बोलून पाक करेन मी
तुम्हीच द्या त्यांना नंबर.
मीच देते त्यांना आता नंतर त्यांना मी लावणार आहे माझे ती दोन राहिलेत ना मॅडमांच्या दोन कॉल ते करले की मी त्यांना नंबर पाठवते सांग सरां तुम्हाला कोणही करा मग
हम त्यांचं काय नाव आहे.
त्यांचं नाव विचारलं नाही पण ते आपण पुण्यातच आहेत आणि टीचर आहेत महानगरपालिकेला.
हा हा कारण काण मा.
हा पुन पूनम पाटील पूनम पाटील.
नाही नाही पूनम पाटील नाही त्या त्यांचं नाव धनश्री होत मला ना. अ आज काहीतरी इशू आहे लोकांना. कारण मी जे दोन जणांना कॉल के. त्याना लागलीच नाही इकडून रिंग जात होती. त्याचा कडे जातच नव्हती. ते मग वेस्ट जातात ना कॉल.
कॉल होय ते तिकडून म्हणजे रिंग झाले आपल्याकडून हे झाले आणि तिकड जर लागला नाही तर. एक काल माझा कॉल रिजेक्ट झाला की कॉल.
हम् मग ते त्यांना परत केलंच नाही मी फोन म्हटलं आता जाऊ दे नंतर उद्या बघू म्हटले.
ह मी पण स काही दोन केले ती एक मैत्री नाही मागे माझ गाव मध्ये तिच्यासोबत दोन कॉल झाली माझे म तिच्यासोबत अजून तीन त्या मॅडमांच्या सोबत दोन मण तुमच्या सोबत जे आ पंधरा तिच्या सगळं दोन आणि्या दोन झा क पंधरा कॉल पूर्ण होतात माझे
हम आणि त्यांचे किती टास्क शिल्लक आहेत.
त्यांचे मॅडमांचे ते पंधरा होते का मैत्रिणींचे तिन आता आत्ता चालू गेले म्हणजे माझ्यासोबत दोनच कॉल झालेत बघा त्यांच
हम त्यांना पण सांग म माझे दहा कॉल होते मग ह्यात
मग तुमचे किती शिल्लक काय अजून
तुमच्या मी पाचड त माझा पण हा पंधरावाच आहे.
चालत ते मॅडम पंधराव आहे व्हय माझा पंधरावन या माझा किती तेरावा असेल हा.
नाही मा माझी तीन वाया गेली ना ती
हा माझा एकच वाया गेला पंधरातला तेरातला एकच वाया गेला काल नाहीर सगळे म्हणजे बारा सर्व कॉल व्यवस्थित झालेत कंप्लेंट ते हे झालं
हम्म आणि हे कसं पकडतात म्हणजे येणारे मग धरून तीस आहेत का आपले जाणार आहे तीस आणि येणारे तीस
नाही आपली फक्त तीच करायची जाणार आहे ते तुमच्याकडं असं ते फक्त तीस आपन लावायचे हा कॉल होतात एकशे ऐशी मिनिट पूर्णजे म्हणजे तुमचे तीस कॉलचे आणि माझी तीस कॉलचे असे मिळून एकशे ऐंशी मिनिट पूर्ण झाले किती हे आहे वाटतं. एका कॉल ला ऐशी रुपयेचा आहे हम्म तेच कि, ए एकका कोला ऐशे रुपयेो
ह नाही नाही नाही आता हे पैसे दोकांना मिळत ना तुमच मला जरी आला तरी पैसे मिळत माझ तुम्हाला
हा साठ साठ कॉल होतात ना तुमचे तीस आणि माझे तीस असे साठ कॉल होतात
हम्म बरोबर
सीव्ह करणाऱ्याला पण शी आणि बोलणाऱ्याला पण करणाऱ्याला पण शी असं असते ते लोक ट्रानझक्शनच्या हिजेवर सरांनी स्वप् सरांनी मेसेज ला ते वाचाय नाही सका तुम्ही शो हा वहिनी म्हटलंय का एका कॉलला जर आपण बोललं तर ऐंशी रुपये माझे भावज आहे ना ती भावाचीै
हा हा हा हां म्हणजे ते ते इफेक्टिव्ह कॉलदर म्हणजे तुमचं संभाषण किती वेळ इफेक्टिव्ह चालय त्याच्यानुसार देतात ते पैसे
हा हा हां म्हणजे आपलं संभाषण चालूच पाहिजे दहा मिनिटं की आपण बंद बोलाय पण बोलणं बंदच केलं नसलं पाहिजे हा त्याच्यावर
ते ह
हा म तेच किती जा उधरलाात ओडीिओ कसा व्यवस्थित असला बरोबर मजकूर असला त्याच्यात पूर्ण मिरामचिन्ह प्रश्नचिन्ह जर घातलं असलं तर ते ओढिओ व्यवस्थित त्यात असं असणार हो ते पण
नाही ऑडिओचं व्यवस्थित आहे की नाही माहत नाही पण ते तुमचं किती ती वेळ व्यवस्थित बोलणं झालंय त्याच्यावर तेच आहे ते हा
किती होते आता बोलणं बघे आता करू यायचं काम पूर्ण करायचं
हा आणि ते आता दाखवना झाले काय हो दाखवते पण ऍपला काहीतरी इश्यू आहे त्यामुळे तिथं ते
ते म्हणजे का का तर दोन दिवस कानी ऍप म्हणत कायतरी प्रॉब्लेम या लागला
हम तिथं नाही तर ते कॉन्फरर डॅशबोर्ड म्हणून काहीतरी आहे
हम्
तर तिथं गेलं की जनरेट होतो रिपोर्ट आपला
किती म्हणजे कॉल आपलं हे झालेत
हा हा हा त्यातले किती ऍक्सेप्ट झाले किती रिजेक्ट झाले काय हा माझे पहिल्या पाच मध्ये एक रिजेक्ट
ह हा हा आणि आताच्या
आताचं काहीच नाही ते दाखवतच नाही
हा ते प्रॉब्लेम ऍप मध्ये प्रॉब्लेम याला मॅम
बघू की आता काही ते होते ते पण जनरली व्हरेज दोन हजार येतात लोकांना कमी जास्त जनरली दोन हजार रुपये येतात कमी जातव्हेज म्ह कोणाला बावीशे तेवी के कोणाला दोन हजार असेल
एता तर होय होय
ह ते कालच पूर्ण कराय पाहिजे हो ते ऍक्च्युली काल वेळ होत आजं जरा काम होत होतो
हम् हम काल म्हणजे तुम्ही मी लावतो म्हंटलं त्यानंतर जेवायला वेळ झाला मम्मीचा कॉल आलेला मम्मी सोबत बोलत असतो आ त्यावर मिस्त्र पण बाहेर गेले मणजेवलो नंतर मग का घरात कामवर वेळ झाला म्हंतल आता कधी लावणार ओरडत म मिस्टर मग उग जास्त वेळ हे करत बस झोपल ते झोपलं उट सका आणि सका मुलांची शाळा उठायच होतात लवकर ना त्यामुळे झोकलोच रात्री लवकर हम् मी त्या हिला यक सांगतो ना तर मी तुम्हाला दोन नंबर पाठवतो तुम्ही त्यांना मॅड मॅडमाना मी नंबर पाठवतो त्या टीचर आहेत त्यांना आणि ती माझी माहिती तरी नाही ना ते तिचा नंबर मी तुम्हाला देतो तुम्ही तिला मेसेज टाका मग ती बोलायला तयार हुत्या का अस विचार आणि मग तिला केला तरी चालत पाच कॉल ह हा सांगते मग तिला मी न तर उद्या करणार आहे तिला कॉल तिला आधी हचा कॉल विचारतो आपला साधा कॉल करून विचारतो असं अस आणि काय तिझं पण आता एकच कॉल झालाय माझ्यासोबत दोन झालेत कालच तिनं काल टास्क चालू केल्या
ह आणि ते नवीन जॉईनी कमी झालेत ना ग्रुपमध्ये त्यामुळे आता ते म्हणजे हायत त्यांच्याकडून कॉल्प कंप्लीट करून घेणंच चांगलं आहे
होय उगच म्हणजे जास्त मग राहिले मग राहणारच
हम त्यापेक्षा मग ते अल नाही होतील ते त्याचा विषय नाही पण ते मग हुडका लागत हातात वेळ लागतो आणि पहिले टास तुमचे कंप्लीट असले तर दुसरे तु्हाला लगेचे येतात ना
हो हो
मग म्हणून कम्प्लीट करून घ्यायच मग मी माझं असं आहे की आज आणि उद्या करून घ्यायच आज शनिवार आहे उद्या रविवार तर संपवायचं ते लांबवायचं नाही
हम् चालतय कि
म्हणून म्हटलं की तुमचे तेे दोन कॉन्टॅक्ट आहेत ना
हा ते मी पाठवते मॅडमच्या सोबत मी नंतर बोलणार आहे घरात गेल्या आवरल्यानंतर तर ते त्यांना नंबर पाठव त्यांच पण त्या पूर्ण करणार त्या सोमवार पासून शाळेत वर जातात ना मग रविवारची चना सुट्टी असते मग त्यांना सांगते मी आणि हे करा म उद्या
ते कस म्हणजे पूर्ण झालं ना ज ते काय दुसरे टास्क करायला आपण रिकाम
हो दुसरं काही तरी येतंय ना हो रेकॉर्डिंगचा आता ते फोन फेंड त्या टास्क पूर्ण झाला क लगेच ए अ इंचा लगेच देतात वाटतं वहिनी म्हण त्या मला ओडिओ म्हणजे चालू ट्रानझॅक्शन चालू चालू असताना ुचतो पण देतात त्याच्यासोबर डबल काम आता हे कसं पोन फ्रेंड आणि ट्रान्झॅक्शन आपल्याला चाल तसच ते हम् तेच क ते हे होत हम् हम्म
तर ते असं करावं लागेल आपल्याला आणि देत आहेत ते पैसे तर घ्यावे लागतील
होय होय जोपर्यंत आहे तोपर्यंत कराय ज्या्या दिवशी बनल ते
हा तसच आणि हाय देतय तर ते आपण करून घ्यायचं
करून घ्यायचं ते आता त्या बघा त्या मॅडमांना काय गरज आहे एवढं महानगरपालिकेला टीचर आहेत परत मिस्टर पण
नवीन जॉईन झालेल्या असतील त्या कारण नवीन ज्यनीला पैसे क कमी असतं पगार
ह नाहीतरी पण बघा की महानगरपालिकेला पुण्यात टीचर असताना त्यांचे मिस्टर गव्हर्नमेंट ला जॉब असताना ते तरी सुद्धा त्या करतात आप पण कर ओड आणि पण करतातण
हा पै श कोणाला
आणि पुण्यात राहाच मुलाची इष्टा नाही माझुमका
चाल तर मी कट करतो इकडून तर ते हा हां ह
तो जागंद बघाय गेलाय